होवं
बोलां बोलां बोलां बोलंते रहो.
हम्मं.
हंम
हमारे छगडे कां असरं हमारे परिवार के लोगो को भोगनां पडेगा हम्मं.
हां मी म्हटल्यां बरोबर
नाहीं नाहीं उशीरं झालां की मलां ऐकायंला नाहीं वाटतं.
नाहीं मलां आत्तां अयकू नाही आलं.
लंक्ष कुठं हायं होयं.
लक्ष हाय. कुठं सांगायचं. हं.
च येणार काय जयसिंगपूरला म्हणायलोय तर
हम्. काय काम हाय जयशिगपूरला माझ.
काम असलं कीच यायचं.
हो ना काय संग संग फंग काय न्हाय.
हम.
हो.
ब खुश पालीिज
ह. घरात बाई काम हायत.
हम्म हम् आता असत्यात काय.
होय आता कपडे भांडी झाली सांगते का हेच करून ते हे क कपडे भांड जाते धुळ झाले का नाही कि ते मस्त तिकडड बघूस वाटत नाही.
हो.
हथो के डॉक्टर कहते है कोल् स्टॉनट
एवढा जीव वैतागतोय.
हम्म
आणखीन काय
काय नाही
हम्. तुमचं धुनं भांडी सासूच करत्या.
होय.
मग काय झालं मसनीवर बसायला मोटून, आमचा अर्धा दिवस जातो हच्यातच.
ह हा
हम्
तरी मुलांचा आवरत असेल नाही सासू सकाळी
नाही आवरत्यात की त्यांची तेनीच पोर
नाही बाई आमच्या आवरायला लागतय काय नको नको
सतरा वेळा वरडायला लागतय त्यांच्यासमोर आवरा रे उ उठा रे आवरा रे करत ते धाकटा तरी काय काय बडबडलं बाई सकाळी मला
हम्म
काय म्हंटला
क्या कहा उने अल्लाह काय म्हटला बाई तुझे दम धीर हे क्या नाही हं.. जरा आल्ला सारख बेठतो गप म्हणतंय. हा कत्ता बोलतीस एकच बात सारखा, वोच वोच वोच.
लई बडबडतय पोरगं. आपके सिनियर डॉक्टर ने मुझे बुलाया है.
मुझे कुछ भी करले परसो कोर्ट खुलने तक, हॉस्पिटल मे रखना होगा.
रुकीये में आपने सिनयर से बात करलुंगी आप तुनू को जसे लेकरं नहीं जा सकते. उसे बहोत गेहरी चोट लगी है देखीए मॅडम हमें हमारी ड्युटी करने दिजीए आप
बोलो तो,
क्या बोलू
सुमैय्या का क्या चल रहा.
उस्का लॅबरेरी
सुमीन ते हे, स्टोरी ठेवल्या ती कोण आहे मुलगी?
स्टोरी.
हां.
कसात ठेवल्या,
इंस्टा‌ स्टोरी कशावर असत्या हां.
बघायला नाही मी.
हम हम, मग कालच कोणी ते, ठेवलं नाही काय स्टेटस.
कधी ठेवल्या.
आज.
हम. मामाचीच की मुलगी ती,
कुठली ती काल हे कार्यक्रम झालेलं.
हम.
हं, मग तो कालचा फोटो हायं होय.
काय माहीत बाई कदी काढल्या, आज सकाळी काढली असलं.
हिकडं आणल्या. काय तिला,
हम्म, आल्या म्हण. हम्म नाही नाही जाईल की आणि,
हम्म.
चांगलं आहे ना तिकडं आता, दिलेलं आहे तिकडं. मीस्टर काय करत्यात.
ते‌ काय, कॉन्ट्रॅक्टर आहे वाटत. त्यांच्या घरातली सगळी काम, काही ते फरशीतन बसवायचं काम. भाड्याच काम असं काय काय करत्यात बाई सगळीच मिळून.
बर
हो मग
काय नाही
मग तीला सांगितले हायन प्रत्येक य उसाचे धे मत वीचरल की नाही मॅम की डॉक्टर झमतयन आज
काल काल कुणी स्टटच ठेवलं नाही काय
आपश
काल कुणी स्टेटस ठेवलं नाही काय
ठेवलेलं की डिलीट केला आणि एकटन ठेवलेलं बघ फोटो मागून घेतता घेऊन
हम्म हम्म
ह
हम् हम्
काही तरी पडल्याचा आवाज
चीक ची च चक
अचा आहे आज क हॉस्पिटल
माग काही परत कॉल केली नाही का आलि नाहीच नाही तर काय
नाही केली मम्मीी काल बडबड झाले आहे.
का.
जस्मिन ला जागा नव्हता गाडी.
हम हम्म.
म्हणून त आली नाही त्यािला त्याच्या मुलास म जागा नव्हती आस बड बडु लागलीय आणिात मशीन चा आवाज
एवढी सिम्पल गोष्ट कोण मुलांना टाकून जाईल काय एकटी यायला दावत्यायला
तेच म्हणायला लागलेलाा नव्हतीच पोर
हम्म
आप मुे बस ये बताय की तु अ का.
काय नाही.
हां.
काही नाही म्हटलं.
तेी बयाबाई कधी इथे कोण न जयसिंगूरला जायचंय. नंतर वेळ झाल्याला कंटाळत या गाड्या मिळतात नाही मिळत.
कोण येत.
अच्छा अच्छा अजून एकटी यायच्या आहे, हो तिकडनं उदगावस ना मग इकडन मी जाणार. आं.
गाडी घेऊ जा ना.
नाही ब.
हो एवढं काय घाबराय लागलं.
हो कोण सांग ना एकटे कसं जाऊ.
हा मी तर म्हणते कोण संगण न नको, मी एकटी जायला पाहिजे.
हम नाही बाई कोण सांग पाहिजे असलं तर जायला काही वाटत नाही.
हम. काय तर आहे तुमचं हे उलटच आहे मग. डबल नाही एवढं जमत असं पाय वगैरे टेकायला एकटीला जमतेय कसं.
हम्म. ह.
जाणार आहे आता आता क्लासला लावले की गाडी घेऊनच जाणार आहे.
हा.
क्लास अस लावला की आता गाडी घेऊनच जाणार आहे.
कोण.
मिच की.
हम् आपण दोघी लावूया म्हणाय लावल या.
माझं तर फिक्सच माझं तर फिक्सच हाय क्लासचं तुमचं बघा.
हम्म.